हज त
हा येतोय
हा बोला जेवण झालं
हो झालं ना तुमचं
हो जेऊनच
हम्
हा बोला क
शिक्षण काय झालंय तुमचं
बारावीला आहे आता
कोणत्या कॉलेजला
इथं आमच्या इथंय कोल्हापुरात तमान
प्रपर पलला पुडचेच ना
हो प्रॉपर कोला बचे जाईल पाऊस आहे का
हो आहे ना तुमच्याकडे
हो आहे आ ते पाऊस पडला म्हण एक बरं झालं एक शेती आहे का तुमची हा शेतीला भारी पळ झाले ना आता माणसांची का म पण होती आणि सगळंच झालं आता म्हणायचं
आमच्याकडे नाही थोडाफार उटुक राहतोय
हम ह आमच्याकड मगापासून मगापासून पण आहे अर्धातात झालं पण बारीक बारीक आहे असं भरगचच नाही मोठा
हा इकड पण तसच आहे बारीक बारीक येतोय
हम हं
पण थोडा थंड झाचाल बर खूप गरम आहेयच
होय असं इथवढ तर येऊ दे खरे येऊ देवा कशी माणसांची कामे त्यातल्या श त्याची सगळं अवघड आहे कसं घ्यायचं मागच्या पाऊस होता तर नुकसान झालं ह पाऊस नाही तर आता हे झालंय
झोपट काकण जवळ जा बाळ काही नाही आता झोपेत ना लं हा आता पाणी वगैरे पिऊण तर खेळतय थोडस
हा हा त या शांत आहे वाटत दंगा करत नाहीत
नाही म्हणजे आता जास्त झपेत ना उठली ना
हा हा म कॉल करलते मुले सगळ्यांचे दोन दन दीड दीड वर्षाची कॉलवर बडच देत नाहीत त्यांना जेथ जे ते म्हण ते माझं दीड वर्षाचा आहे दोन वर्षाचा त बारक्या आहेत ना ते अस समजत नाही अजून
आत्ता चाल चालूच झोपत नाट आतामही बाहेर आलो ना थोडस
हा होा
गंमत बघते म्हणून शांत बसली ती नाही तला मस्ती करते
हम्म बाारक्या बाळांना कसं असतं फक्त आपल्यासोबत बोलाव आणि खेळावं ह हे अपेक्षा असते बारक्या बाड्यांची आणि आपल्याला काय वाटतं तेनी गप बसावं एका जागेला खेळत ह आपल्या अपेक्षा असते मीन प हाय आपला
नाही काही नाही ना म्हणून
त्याला झोपवायचं लवकर काम आवरायचेत लवकर आणि आपल्या हा एक काम करत बसायचं
हा
काम भार आहे भरपूर पेमेंट येते
हो ते
तुम्ही ते मराठी ट्रान्सलेशनच केलं नाही का अजून
म्हणजे मला पहिला टास्क हा आलाय आणि प पहिला फोन तुमचा आहे
कधी तुम्ही हो आता अजॉईन झाला तुम्ही हा कारणता पिढ प बरोबर आहे हे पडलेले
हा
भर आहे काय नाही विषय पण त स् कॉल कमप्लीट कसे करायचे पहिला कॉल मेसेज टाकायचा किंवा कॉल करायचा आणि सांगायचं असं असं गु मेसेज करतोस रिसीव घालायचा नाही ॉल तर शून्य मग पडतं शून्य सेकंद आणि ते मराठीच पण छान आहे मराठीच पण ऐकाय लागते सरळ भाषा स्वल्प विराम पूर्णविराम द्या लागतय ते पण त्या पण परश भरपूर येतात आता एक कॉलिंगच य तुम्ही कॉल केला की मला तुम्हाला शंभर रुपये पडतात आणि मला ऐंशी रुपये पडतय
हो ना
आणि मी तुम्हाला कॉल केला. कमी मला शंभर रुपये पडतात. तुम्हाला ऐंशी रुपये पडतात. असं आहे. तीस कॉल केलेत क नाही आपल्या बोलण्याच्या प्रमाण असते आपण काय बोलतोय पैसे वाढत जातात. समजलं. आता नेमान तीस कॉल ला छत्तीसशे रुपये आहेत. त्याच्या पुढं पण जाऊ शकतात. चार हजारच्या वरती. आपली बोलण्याची भाषा वगैरे सगळं असं हे पाहिजे. प्रॉफर पाहिजे. हा आपण काय सांगतोय. हे काय रेकॉर्ड होत नाही. पण तिथं समजत.
ह ह ह
त्यामुळ आपण प्रॉपरच बोलायचं. ज जे आता जो कोण पण काय विचारलं. तुम्ही मला हे सांगा आपल्याला माहिती नसल तर आपण चार गोष्टी इकडून तिकडून काहीतरी करून सांगायच्या. माहिती नाही म्हटल्यावर काय विषयच नाही. असं
हम्म काय
करत राहायच जा मेसेज करू करत टाकायच ग्रुप वरन घ्यायचेत नंबर आणि मेसेज करत टाकायच. एक करतात कॉल अपोआप येतात कॉल. तुमला मी नंबर सोडते. त्यांचे काही अजून टास्क पूर्ण झालेले नाही त्यांसनी अ त्यासनी मेसेज टाकते. त्याचं असं असं होऊन. नाही करतील बोलतील त्या.
हो चालेल ना टाका.
एका व्यक्तीसग तीन चार तीन चार कॉल करा. म्हणजे पूर्ण होतील. काय विषय नाही. माझे झाले असते कालच. अ काल एकशे चार ताप होता. त्यामुळे मला बोलता पण येईना. आणि काय करता पण येईना. दिवसभर झोप झोपूनच होते. त्यामुळे माझं टास्कच पूर्ण झालेल नाही.
आता माणसाला बोलायच येत नसल्यावर काय बोलणार आहे. आन मिन पण बोलायच पाहिजे.
आणि बरं वाटत नाही त म्हणून काय हेच होत नाही ना.
होय घसा ही जाम होता माझा. त्याच्यामुळे हो आता आहे बरा. आता बोलाय यालाय त कॉल तरी पूर्ण करूया.
हा
तुम्ही करा मी नंबर पाठवते. माझे आता वीस झाल्यात. त्याबरोबर एक तीन चार केले तर होतील चोवीस म्हणजे कसं असत तीस कॉल झाले की परत येत नाहीत कॉल मला. ज्यांना तीस कॉल झालीत कनाही ज्याचे, त्यासनी कॉल लागत नाहीत. तुमचा येऊ शकतो. एक एकच कॉल येऊ शकतोय मला, माझे तीस कॉल झाले की. पण माझ्यावर जात नाहीत कॉल. तेच तीस कॉलिंगचच रेकॉर्ड आहे ना. मग कसं पुढे कसं लावू शकू शकाल आपण.
हा हा. म्हणजे एकशे आईंशी मिनिटं पूर्ण करायचेत तीस कॉल नाही लावला तरी. एकशे आईशी हा
करेक्ट दहा मिनिटां बरोबर कॉल कट करायचा. दहा मिनिटान. दहा मिनिटं एक सेकंद होऊद्यात दोन सेकंड होऊद्यात तुम्ही कॉल कट करायचा. साडे दहा अकरा मिनिटं बोलायचं नाही.
टायमिंग निघून जाताय सोडा, पण पुढ प्रॉब्लेम येतोय कळत नाही आपल्याला
हा.
काय चाललंय मग कुठ फिरायला गेलता का नाही तुम्ही?
आम्ही नाही आजुन काय नाही बहिणीच लग्न होत म्हणून काही जाता आल नही
मग तुम्ही घरीच असता का आता?
हो घरीच आहे मी आता.
हा हा.
मागच्याच महिन्यात जायचं होत. जायचं होत फिरायला पण लग्न ठरलं घरात
हा हा..
हा त्याच्यामुळे जाता नाही आलं, आता जायचं आहे.
लग्न एक असल की घरात खूप मज्जा असते कानाही. भारी वाटत आनंद होतो.
दोन तीन दिवस कधी निघून जाता समजत नाही.
कधी निघून जातो समजत नाही पण पसारा ओढताना दुसऱ्यांच हाल खूप होतात. बायकांच
सुना हे सगळे आलेले राहत्यात आनंद वेगळा असतो ना.
आनंद वेगळा असतो. एक हॉल्ला जायलाच पैशा हॉल्ला ठेवलेला, बाहेर नि पुड्या बाहेर जाऊ दे घरात असल क मी, ते तीन दिवसाचं काम तीन दिवसाच काम केलं कि, आठ दिवस आजारी पडायची वेळ येते
हा. आमचं काय नाही घरीच होत लग्न आमच्या घरासमोरच
हम्.
आणि माझ माझं लग्न आमचं माझ्या आत्ता्याच्याच मुलासोबत झालेले आहे सगळी फॅमिली आमची खतरस
तुमचे लग्न म्हण आत्याच्या मुलासोबत झालं का? लव्ह मॅरेज
ते आसचं कायतरी
हा हा. आता फॅट आलंय सगळीकडं लव्ह मॅरेज विशेष आपला
घरज आस आस म्हणजे मी जस्ट बारावी केली आमचं काय असं ठरलेलं नव्हत कि लगेच लग्न करायचं घरच्यांच्या मनात काय आलं? आमच्या घरच्यांनी डायरेक्ट लग्नच लाऊन दिलं.
तुम्हाला पण विचारणार नाही काय पुढे शिकणार आहेच का लग्न? करणार आहे डायरेक्ट
माझ सासरी बोलले तेे कि, नंतर लग्नानंतर शिकायचं माणस होती कारा पण म्हटलं मग आता नंतर खूप जबाबदारी म्हणते घरातले का वगैरे अभ्यासाला टाइम वगैरे भेटत नाही ना, जस आपलं लग्नाच्या आधी राहत, तसं लग्नानंतर नसत ना लग्नाच्या आधी कसं